हॅलो!
हं बोला मॅडम.
काय चाललं?
काय नाही,, आता काही वेळ काय,, जेवणं झाली आता झोपायची तया हो झालं ना.
एवढ्या लवकर झोपता तुम्ही?
हो. आज थोडं बाहेर फिरायला गेली होती, जीव थकलेला आहे.
साडेनऊ
रोज नाही लवकरच झोपत, रोज आकरा साडे आकरा होऊन जातं,, बारा पण वाजून जातं,, पण म आज झोपायची तयारी चालू आहे, तुमचे झाली जेवणं वगैरे?
आत्ताच जेवण झालं,, आजून झोपायला मला दोन तास लागून जातील.
हो का?
हम्म,, मला काय बाई माझं माझं काम मलाचं आवरावं लागतं सगळं.
हू माझ्या मुली आहेत त्यामुळं आवरून घेत्या बाई.
हम्म तुम्हाला काही टेन्शन नाही तेच्यामुळे.
हम्म
काय म्हणता काम बिम कस काय चाललं तुमचं?
मस्त चालू आहे.
हो का,, आता नाही का ओ काही ट्रेनिंग वगैरे?
हम्म नाही ना आजून.
नाही का?
हम्म
तेव्हा एकदा गेल्या होता ना वाटतं तुम्ही खूप दिवस?
हो पुण्याला गेली होती ना सतरा दिवसाची ट्रेनिंग होती तेव्हा.
हम्म हम्म हम्म.
आता बघू पुढच्या महिन्यात चालू आहे पुण्याला ट्रेनिंग लागणार आहे म आता लागते की काय काय माहिती?
हो का चांगलं राहत ना ट्रेनिंगांमध्ये शिकायला भेटतं ना?
हो मग शिकायला मिळत, त्यानंतर आम्ही बरेच फॉर्म वरती भेट दिलेली आहे मोठेमोठे जेवढे व्यवसाय होते ना बारामती तिकडे वगैरे सर्व गेलेलो होतो आमची ट्रिप जायची तिकडे.
आणि खर्च कोणाचा राहायचा?
सरकारकडनच असतो असतो तो खर्च.
चांगलं राहातं ना व्हय म
हम्म
मग आपलं बी फिरण होऊन जातं.
फ्रिज नव मिळतं पहिला पहिलं काहीतरी नवीन मिळतं.
हम्म तेच ना. शिकायला भेटत, नवीन बघायला भेटत. हम्म तेच म्हणते ना मी भारी हे उलट म
हम्म ते फिरून आले सतरा दिवस काढले, पण मग घरी आले आण तब्येत बिघडली होती माझी.
मग
डेंगू आणि टायफड झालं हो- ता म आणि नाही तिथं तर काय ट्रेनिंग मध्ये तर काहीच हे नव्हतं पण मला इथे पस्तीस हजार रुपये लागले होते हो ताई.